हॅलो हां नमस्ते जेवलास काय नाही? जेवला काय? नाही आजून.
हा- हा -हा आणि हे पाऊस झालाय काय आज तिकड?
पाऊस, वातावरण आहे पण पाऊस काय नाही.
होय आज, अं.. हिकडं चांगला झालंय पाऊस जरा.
इकडे नाही परव दोन वेळच होता इकडे काहीच नाही आता म्हणजे मुंबईत पाऊसच नाहीये
हा
गरम खूप होते.
हा पडेल पाऊस खरं आता.
होय. होईल आता मला साडे एकादशी पर्यंत. पावसाच हे चालू आहे.
ह तुमच्या इकडनं कोण जाते ग वारीला.
अ ह्या वाडीीला जात नाही.
म.
हा ह कार्तिक वारला. काय ते माघ वारीला जात. हा आमच्या तिघांनी माग असलीत ना.
हा.
हाव पपा, दादा
हा, होय बर हा
आजी जी मत ते, त्याच्यामुळे त्यांनी पुढे ते कंटिन्यू केलं.
होय हा तेी करायला लागते पुढं ती एकान पुढं घ्यायची असती.
हो. मग आजी बरोबर काय आहे दादा जायचा अ वारीला. दोन चार वर्ष ति जम नाही नाय गर्दी वगरे मग दादाच कंटिन्य. त्यांच क मग. पप्पांची इच्छा झाते की मी आपण घालावी माळा अस म्हणजे. तेनी पण घातली वहिणी नॉनव्हेज खात नव्हती मग तिन पण खातली. हा.
ह. हा मग ते कसं एक हा होय हा हा हा.. आणि सगळ्यात जास्त रेसिपी येते तुम्हाला.
होय.
ते हच विचारलं का त्या रोडचं काय.
कोणतं.
अ ते राधानगरी रोड.
हा तिकडच फिक्स आहे ते फिक्स आहे म म तिकड.
होय किती दिवसात काम माहिय?
चार पाच वर्ष कामहिती आणि त्यां हो त्यां आता दोन वर्ष. दोन वर्ष झालं काम चालू आहे. आणि अ माझ्या मित्राशी दोन ट्रॅक्टर आहेत तिथे ह तिथे काही लोकलचे आहेत काही युपीबीआर चे वगैरे म्हणजे डायव्हर वगैरे आहेत ते यपीबीआरचे आहेत. सम साटी न यप पयारच.
आणि कॉन्ट्रॅक्टर कुठले आहेत.
कॉन्ट्रॅक्टर मुंबईचं आहे आता त्यांचं काम तिथंच निघल्यानंतर आत्ता बंद केलं त्यांनी. जुलै एंडिंगला बंद केलं हा. जून एंडिंगला बंद केलं तिथे आणि, हा आणि त्यांचं काम कल्याण हा कल्याणला चालू आहे काम पण तिकडे कंटिन्यू केलंय त्यांनी तिकडेच मशन वगैरे जे आहे ते तिकडे केल.
हा आता आमच्या इथू पण थोडा राहिला होता रस्ता. तो पूर्ण झाला काल आज जरा सकाळी येताना बघितलं मी. झाला पूर्ण सगळ्या सिमेंटचा आता टॉप टॉप रस्ता आता सगळा.
हा हा हा..
नाहीतर क जरा थोडं राहिला तर त्याच्यामुळे त्रास व्हायचा. हा पण मग तिथेच आमचा वेळ जायचा.
अच्छा त्यो मधी मध्ये एक पीस राहिलेला ना तो एक दीड किलोमीटरचा काहीत.
हो झाला आज सकाळी बघितला आम्ही
हा हा
हा झाला सगळा आता तो उद्या जमलं तर मग उद्या जाणारेना गावाकड
होय उद्या गावाकड जाणारय.
बर हा मग गावाकड किती दिवसय.
नाही नाही सही केली की रिटन
आ
सही केली कि रिटन परत हा हो कस आता सोनू तिकडे नसल्यामुळे ना म्हणजे तिला पण हे होत नाही ना तब्येत वगैरे खराब झाल्यामुळे मी तिकड गेलोच नाही कारण उगाच तिला पण ते हे वाटतं आजूबाजूच्या लेडीज पण विचारतात की काय झालंय वगैरे आता म्हणून जोपर्यंत तिजी तब्येत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आम्ही गावाकड जायाच म्हणजे जास्त नाही जायाच असं ठरवलं. आणि आता लग्नाला गेलो होतो मधी म्हजे तिजी जायचं जायचं वगैरे असं
हा
आणि तो चुलत भाऊ मुंबईला पोलीसय ना
हा
त्यांन भरपूर रिक्वेस्ट केली तू या लागताय वगैरे असं म्हणून मला इकडे मुंबईला पण शिव्या द्याला आला होता तो मग म्हटलं जाऊया आपण आम्ही गेलो. ते अजून घर वगैरे अजून पूर्ण नाही झालंय ना पूर्ण झाल्यानंतर मग कसं आठवड्यात एकदा राहिलं पंधरा वगैरे जाऊन तेवढंच एक थोडस वेगळं
हा आता ते हा तुमचं हॉटेल कुठल्या एरियातय.
माझा भाऊ
हॉटेल हॉटेल कोणत्या एरियातय आता तुमचं
आता इकडय दादरलाय. लालबागला
मग किती अंतराय तिथून ते
दहा पंधरा मिनट ट्रेनन
ट्रेन न काय हा हा अन ट्र्या असं गाडीवरन यायचं म्हणजे ट्रॅफिक असणार
टू व्हीलरला काय नाही टू व्हीलर बाजूने जातील दहा पंधरा मिनटात जाऊ शकतोय पण टॅक्सीन वगैरे खूप वेळ लाग रात्री आणि कसं माहिते का आम्हाला आम्ही सकाळी सगळे ट्रॅफी ते झाल्यानंतर आम्ही घरातून बाहेर पडतोय रात्री पण ट्राफिक संपल्यानंतरच आमचं काम सुटतय त्याच्यामुळे काय ट्राफिकचा आणि आमचा संबंधच येत नाही.
होय आणि अगोदरच ते होतीत आपण आलेलो ते तो कोणता एरिया हो
तो लालबाग
हा
तिथेच बाजूला आहे मी राहायला मित्राच्या इथ
होय का हा हा हा मग तस टू व्हीलरून चांगलंय मग हा मग पट क्विक जाता येतंय हा आणि किती आता मुलं कुठलीयत तिथं
स्टाप कुठ स्टाप कोणताय. होय आणि इकडचे जे आलेले ते दहा पंधरा जण तुम्ही होता ते परत सगळी तिकडे गेले.
ती एक हॉटेल लावलीत मी इकडे आमच्या त्या मासुळी साईलाच लावलीत.
होय का?
एक नवीन ओपनिंग होत ना सिद्धिविनायकला तिकडे लावून. ह
हा हा हा बरं चालेल हा आता मी.
चालू करायचं होत ना पल वन्री ते परत आम्ही हे केलं. माझ् जरासं पोसपॉन पण झालाय कारण आता पावसामुळे वगैरे धंदा कमी होतोय ना..
हा आता पावसाळ्यात हे होणार ना कमी..
हा मग म्हटलं आता गणपतीच्या सुरुवातीलाच ओपनिंग करायचं. ह हे करून जरास रीनोएशन करणार. हा होय सप्टेंबर मध्ये आहे.
ह हा म झाले की आता एक दोन दोनच महिने राहिले महिना दोन महिने आता तयारी चालू होईल.
चालू कराय महि हो
आता मुलांनी हे चालू केलेत अ ढोल ताशा पथक
चालू झाले प्रॅक्टिस चालू केली मुलांनी
होय ना.
आ रोज आता संध्याकाळी बघ तुथ आवाज येत असतात सगळ्यांनी नावून उधुवून चालू झाले सगळ्यांच दोन महिने अगोदर प्रॅक्टिस
आणि ह्याला अ उद्या मी काय करतो ते मीस साठी सांगितलं होतं ना ते. तो स्पॉट पण उद्या त्यांना जाऊन भेटून येतो ह त्यांना काय त्यांच्यान शंका वगैरे काय त्या हात जाऊन जरा
हा आज न जाऊन काय आपल्याला तिथं काय मिळणार आहे काय नाही आ घ्या म्हणजे आपल्याकड सगळं सामान आहे. आपल्याकडें भांडी भिंडी सगळे आहेत पण त्यांच्याकडे काय अव्लेबल आहे ते बघूया. म्हणजे ते जे एक आपल्याला लिस्ट घेता येईल हबा हे तुमचं सामान. ह्याच्यात आपलं सामान ऍड होणार म्हणजे जरी आपण कधी वाइंड अप करणार किंवा काय होणार. त्या वेळेला तेनन आपलं आपला..
हो चालत चालत एकटे बघतो की त्यांना मी विचारतो. आणि आपल्याला काय करताय ते अजून काय ह्या गोष्टी पण बघूया आपण
हो हो.
आणि हे तू एक
मी पण देऊन येऊन देऊ शकतो असं काही कुकच पाहिजे असं नाही चांगलं
हा पण करायला येतं का एवढं
हो मग दोन सुकी भाजी द्यायची एक डाळ द्यायची राईस आणि, चपाती का मावशीकडे तयार करून घ्यायच्या हो हो येतोय शंभरुपे. हो हो येतो येतो.
अरे व्वा.
आणि चपती काय मावशीक घ्यायच्या बनव
हा माझा एक मित्र होता तो पण असं एकदम चांगलं जेवण करायचा. इतकं म्हणजे असं लेडीज पेक्षा छान जेवण करणार.
हा.
ग त्याच्या तो फक्त काय म्हणायचा त्याला कंटाळायचा भांडी घासाायचा.
हो.
तो म्हण मी आणि तू त्याला विचारलं अरे एवढं कसं छान शिकलस तर त्या तो पण अस बाहेर जॉबला होता. बाहेर जायचं पावसाळ्यात बाहेर पडायच ते नको वाटायं त्याला मग परत त्याचा भाऊं करायचा ते करत करत म्हटला त्याला सगळ्या प्रकारचं जेवण जमत होत कराला आम्ही तिकड ह्याला होतो ना सावंतवाडीला त्यावेळी करायचा त्यावेळी त्यो सांगायच आम्हाला काय करायचा कस
हा हा हा
आणि तो म्हणजे अ कंटाळला की हे करणार एकदम आळस करणार नाय म्हणणार
बदलीत कस सगळंच एका माणसान करायच म्हणजे प्रॉब्लेम येतोय ना-
त्याला एकदम कंटाळा यायचा. हा आणि अ पण म आम्ही त्याला मदत करणार त्याला म्हणणार आम्हाला शिकव करायला कसं हाय म तो आम्हाला सगळ इन्स्पेक्शन देणार हे असं करा ते तसं करा ह्या पद्धतीन त्या पद्धतीनं तेवढं झालं की म परत शेवटचा हात त्याचा असायचा. आम्ही शनवाररविवारी कस बाहेर पडायचं नाय पाऊस असला ना म रूम माझ्या रूम त्याची रूम आम्ही तीन म सगळंच साहित्य असायचं. करायचं मग पण ती मजा यायची खरं
हा हा अ तिथं आपण पण अडिशनल म्हणजे म मा अ रोल वगैरे असतात ना चिकन रोल व्हेज रोल व गैरे ते पण ठेऊ शकतोय एक चाळीस पन्नास रुपयाला म्हणजे मुलं खाऊ शकत्यात.
हा असंचं काहीतर नवीन केलं ना तर ते चांगलं हाय. नवीन नवीन कायतर करायच अस ते आणि होय.
बघून येतो मी उद्या जातो त्यांच्याकड आणि ते मेसेज आला एक आता हो करूया कायतर करू की अ हा अँप चा मेसेज आला ना
अ मला नाही आला मी बघितलंच नाय
नाय का हा हा व्हॉट्सअप वर मेसेज आलाय बघा तो आपण करू ते सगळे स सोमवारपर्यंत ना हे सगळे टास्क कंप्लीट करू. आणि हे करू अ ते पुढं त पुढं हाय ना टायपिंग कायतरी येणार आहेत. ते बघू म त्या पद्धतीन ते पटपट पटपट करायला चालू करू आता. जरा वेळ सेपरेट त्यासाठी द्यायचा.
दयायचा हो हो हो हो
हा बाकी आता मग जेवायला वगैरे काय करताय तिथ आत्ता एवढा उशिरा
कस्टमर होते ते
नाही सकाळी जरा लवकर खायचं कारण काय होतंय परत अ शुगर वगैरे ये होऊ शकत्या.
होय.
हा
होतय तसा पण आता कस्टमरच्या टाईमात काहीचं हे करू शकत नाय ना
हा हा हा होय ते पण हाय खरं सकाळी चालू व्हायच्या अगोदरचं जरा खाय चांगलं गच्च नाश्ता करायचा हं चालतय म मी हे करतो अ संध्याकाळी कॉल करतो मी तुम्हाला मग मला कॉल करा.
चालेल मी करतो तुम्हाला
हो तेच की मी कॉल करतो त्यावेळी मला करा म संध्याकाळी ओके ओके चालेलं ठेवू म हा हा ओके बाय.